हॅलो.
हा आवाज येत नव्हता ना.
कॉल कट झालं ते, डायरेक्ट दोनसेकंदा मध्येच. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.
नाही रिझ्यूम केलं.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
आवाज येतो का?
हा, आता येतोय आवाजाचं, नव्हता तुमचा माझ्यापर्यंत.
तुझा आवाज तिथं, खडखडीत आहे मला.
हम्म हम्म.
आ
तुमचा आवाज ऐकायला येत नव्हता म्हटलं
आता येतो का मग
हो आता येतो मी हॅलो, हॅलो करते इकडनं पण तिकडनं काहीच आवाज ऐकायला येत नव्हता मला
हो का
हम्म
नेटवर्क इश्यू असेल कदाचित
हा बहुतेक मी हॅलो, हॅलो करे
हम् झाले आता माझे फक्त चार कॉल राहिले ते चार कॉल माझे पूर्ण व्हायला पाहिजे
अच्छा चारच बाकी आहे का तुमचे
हा त्याच्या चार पैकी बार त्रिक छत्तीस मिनिटं पाहिजेत मला आता तेटलाजून
हो का? म्हणजे दोन कॉल असले तरी पण ठीक आहे ना
दोन नाही बारा, बाराचे तीन कॉल पाहिजेत मला
अच्छा!
बारा, बारा मिनिटचे
अच्छा, अच्छा
हो ते माझं पूर्ण होईल हो बाकी आहेत ना आता म्हणजे टोटल आता सध्या चोवीस का पंचवीस झाले आहेत ना
हम्म, हम्म
तेच तर म्हणतो मी काही म्हंटलं सांग की आधार कार्ड चे झेरॉक्स आण आणू इथं आ
आणखी पाच टास्क बाकी आहे ना मग
हो
हम्म होऊन जाते कवर मग
तेच म्हणलं
होता होताला म्हणायचं तुमचा टास्क
तो टास्क तसा बहुतेक भेटर आलेल आहे
चल, चल
का म एकतर कॉल असच गेला वेस्ट काही कामीच नाही तो
हो तसे बरेचसे कॉल जात आहे म्हणजे रिसीव जर नाही केला ना कोणी तर मग ते झिरो सेकंदामध्ये ऍड होऊन चाललाय माझं पण तसं झालेलं आहे माझे तर चार, पाच आहेत तसेच ऍक्च्युली
नाही तर नाही व्हायला पाहिजे
हा ते ऍड होऊन चालले आपोआप म्हणजे आपण जर कोणाला कॉल लावला आणि त्यानी रिसिव्ह नाही केला ना मग ते तसच होतय झिरो मिनिटामध्ये समिट होन चालला
बरोबर
तुमचे ही तसेच झाले असतील कदाचित
हो माझे आत्ताच झालं नाही आहेत
अच्छा
चल
आजूबाजूला आवाज येत आहे
हा ते शाळेचे विद्यार्थी आहे ना तुझा ऍडमिशन कूषित चालू आमच्या इकड.
हो का.
हम्म
तुम्ही काही काम करायचं वाटतं म्हणजे एकदम करकर आवाज येतोय
काम नाहीय पण सध्या चालू आहे काम कामच म्हणता येल
तेचत म्हटलं मग.
हम्म. सुट्टी कधी पाच वाजता होत असते का?
हो पाच वाजता सुुट्टी होते.
अच्छा अच्छा चार वाजता काहीतरी ब्रेक असतो ना.
हो आता सध्या ब्रेकच आहे म्हणून तर कॉल केला.
हा चार वाजलेत वाटतंय.
बर बर बरच टाईम झाला ना.
परंतु तुम्हाला लक्षात नाही आला ते.
हम्म नाही नाही म्हणूनच नाही. मला असं वाटलं तीन किंवा साडेतीन झाले असतील मग चार वाजले चार दहा झाले.
बरोबर.
हम्म. मग शाळेत खिचडी वगैरे होत असेल तुमच्या.
अ दुपारचाच तुमचं दोन ते अडीच दोन ते तीन.
हो लंच ब्रेक.
मधली सुुट्टी म्हणतात आमच्याकडे.
काय म्हणतात तुमच्याकडे?
मधली सुट्टी
आत जा की.
जो मई
आमच्यात. म आमच्याकडे लंच ब्रेक म्हणतो त्यानंतर आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा.
हो का.
हम्म.
नाही इथं मुलांना जास्त इंग्लिश जमत नाही ना आमच्या. अ
अच्छा अच्छा.
मग मी. मधली दोन सुट्टयासा दिलेल वाटत.
अच्छा. चांगला आहे मग. मग तुम्ही जेवण करण्यासाठी घरी जात असल.
नाही कधी कधी डवा आणत असतो कारण जेवणला घरी गेलं की नंतर ते आमच्या मिशेस थोडेे रागवतात. रागवतात म्हणजे त्यांना थोडं. आता आराम करायचा असतो सकाळी उठत नाय लवकर चार वाजता.
चार वाजता बापरे खूपच लवकर उठतात मग.
थोडस योगा वगैरे करतात एक्सरसाइज वगैरे.
अच्छा अच्छा फिटनेस चा फिटनेस ची आवड आहे वाटतं.
सर्वात जास्त.
बापरे चांगलाय की मग.
नाहीतर आम्हाला आम्हाला तर बापरे सकाळी उठनच होत नाही.
मग उठयला पाहिजे तस.
नाही कंटाळं खूप आणि ते. एक सवय होऊन गेली असा आता नाही होत आमच्याकडून फिटनेस वगैरे.
आमच्या मिसेसला पहिलं तर आम्हाला मोटिवे्शन मिळते.
हो अच्छा चांगलं आहे मग. त्यांच्याकडून काहीतरीच हो का?
ह. सगळे विचारला मुलीच सगळं मुलीला शाळेत जावं लागते सात वास्ता.
अच्छा अच्छा.
त्यांमुळे सगगतीच करतात.
हो का? चांगलाय मग तो मला उठण्याचं टेन्शन नाही.
हम् मुलींनो.
अच्छा.
मेन म्हणजे मोबाईल पाहत नाही तर अजबात लोकच ोकतंदरहात.
हा हो का?
होय.
आताच्या याच्यामध्ये मोबाईल बघत नाही आता असं कुणीच नाहीये जे मोबाईल बघत नाही.
म्हणजे फोन गिन वगैरे फन गिन वगैरेचलतात. कंवा मग काही न्यूज वगैरे असेल तर पाहते.
अच्छा अच्छा मी माझे मिस्टर अस. हम्म हम् हम् बला बोला.
थोढीस विडिओ बगून पाहतेने होचे.
अच्छा. मच मिस्टर तर बाबा मोबाईल त्यांच्या नजरेच्या आयला होऊ देेत. नाही एवढा मोबाईल बघतात ते.
हो रकाम असतील रिकमी असतीलकाम नसतील ते.
हा हेच काम वगैरे पण घरी आलेत की असं बोलत वगैरे नाही जास्त मोबाईलच. बघतात आपलं आपलं. हम् मोबाईल खूप जास्त बघतात.
त्यांना वेळीचे अस नाही तिकच राम म्हच काम.
असंच म्हणतय सर हम्म. तिकड नाही आले तर कसं होणार आहे.
आज एक दिवस ट्राय करून काय म्हणतात ते.
त्यांना काही जवळ आणाय प्रॉब्लेम नाही मोबाईल असल की काही घरी नाही आले तरी काही टेन्शन नाही. तुमचा मेसेज समस्ततय बरं आवडला आपल्याला.
त्यांचे याच्यातनी. मॅरेथॉनमध्ये नाव बी आलं होतं ना रनिस करून.
हो का देवा.
ह तुम्ही जर कधी इकडं आले आमच्या इकड तुम्हाला बॅनर वगैरेस. म ये फोटो शूटला.
येऊ कधी तुमच्या मी स्ूपला भेटायला आमी.
आणि एखादी वेस्त जायच.
हो तेच तर मटलं मी येऊ कधी तुमच्या मिसेसला भेटण्यासाठी.
म उद्या येऊन जा तमज तुम्हाला मग वेळ असेल तर
नाही उद्याला तर नाही होणार.
हो तसं तुमचा बिझी शेड्यूल असतो थोडसं पण का?
नाही तसत नाही संडेला वगैरे बघून म्हणजे तुम्ही पण. असाल कधी भेटलो नाही ना तुमच्या मिसेजला. मग संडेला भेटू. आम्ही अचानक जाईल परत तुमच्या हा हा.
आमच्या त्या कार्याचे दुसरे मेंबर आहेत ते पण येत आहेत.
हो का.
हम्म त्यांना योगा बद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे.
जा
हम्म त्या डॉक्टर आहे नंतरी त्यांना भेटायचं आहे
डॉक्टर असून तुमच्या मेसेज पासून माहिती घ्यायची.
डॉक्टर असून त्यांना भेटायचं आहे माहिती योगा टीचर आहेत ना आमचे मिशेस.
संडेला भेट होऊन जाईल म्हटलं
हो संडेला फ्री असतात एकदम. चालेल चालेल.
संडेेला भेटू मग तसही संडेला फ्री असतो आणि सुट्टी असते माझे मिस्टर घरी असतात. मग ते मुलीला बघतात मग मी येऊन जाईन. म्हणजे मुली बशी पण पाहिजे ना माझ्या कुणी
बरोबर
त्यामुळे सगळं व्यवस्थित मॅनेज करून यावं लागत ना.
मुलगी किती वर्षाची आहे तुमची.
माझी मुलगी आहे, सहा वर्षाची आहे.
हो हो.
हम्म
मॅनेज काय करायचं मी मुलीला पण घेऊन यायचं
नाही नाही लेकर कसे गोंधळ करतात ना ऐकत नाहीत ना. मग मिस्टर एकटेच घरी राहतील ना माझे मिस्टरांकडे.
अच्छा